नमस्कार मॅडम, काय झालं ताई?
काय नही, चालूये आता सकाळी स काळी चहा, पाणी वगैरे अं स्वयंपाक, नाष्टा.
हो का.
तुमचं काय चाललं?
काय नही व्यवस्थित आहे माझं पण. आता फवारणी चालूये पिकांना.
हा, हा.
हम् हम तुमचं काय लावलं शेतामध्ये?
आम्ही शेवगा.
हो, हा. असं आहे का? लावला का मग उजरला का? आणि या भाजीपाला वगैरे काय केलाय?
भाजीपाला तेत हं गिलके, भेंडी. त्यानंतर गवार असं लावलेले आहेत. वाल लावलेले आहेत.
अं फळ पाणीवर लावलं का?
म्हणजे खालून पाणी भरता का? इन लाईंगने?
वन लाईन, ठिबक अन ते. हो.
उगली का मग ती? का नाही अजून नाही का?
हं
हम् लक्ष द्या बर का ताई, भाजीपाल्याला खूप भाव असतो.
हो ना तेच म्हटलं मग. म्हणून मग आम्ही मका वगैरे कांदे वगैरे करून थकलेलो होतो म्हटलं या वेळेस काहीतरी नवीन हे करू बुआ असं.
आणि अ मकाला म्हणजे तुम्ही एकरमध्येध्ये किती मका निघतो तुमचा?
एकर मध्ये निघायचा ना तो पंचवीस सत्तावीस किंवा तीस क्विटलपर्यंत.
पण तरी परवडत नाही ना मग,
परवडत नाही ना खर्च वगैरे जाऊन. हम्म
हम
खर्च कापायला अजून भरपूर लागत मग,
हा मग तेच ना.
मुल वैगेरे किती हाय?
मला दोन मुली हे एक मुलगा आहे.
हो का मुलीच लग्न वगैरे करायचं का ताई?
नाही अजून नाही करायचं हा.
नाही काय.
कारण की त्यांच शिक्षण चालू हा शिक्षण चालू आहे ना.
हो का काय शिक्षण करत्याती?
तिने आता बी बी ए ला ऍडमिशन घेतलंय ऐकिनी मोठीनी
ह हां
लहान हे लहान मुलगा आहे बारावीला.
हो का
हम्म
चांगलं आहे मग,
हो मग तुम तुम्हाला किती मुल आहेत ताई?
मला एक मुलगा एक मुलगी आहे.
हम्म
अ एक मुलगा आहे. तिसरीला मुलगी गेली सहाविला
अच्छा, मिस्टर काय काम करता?
शेतीच आहे आमची शेतकरी आहेत.
हो का हम्म. कुठून माझे मिस्टर शेतीच करता हा, कुठून बोलताय ताई तुम्ही?
मी चाळेगाव कडन बोलतेय,
अच्छा
हम्म
काय म्हणता मग? शेती पण करते आणि अभियानामध्ये काम पण करते.
हो का,
हो.
चांगलं आहे मग,
शिवण काम करते अजून.
हो का, मशीन घेतलं काय तुम्ही?
हो.
कोणतं मशीन हे?
ते जाकीफ च हे.
एखादि सेकंड वगैरं मिळल का कुठं?
हम्म, तपास करेल बर मी.
मला एकजण बोललं होत, सेकंड होत ते याच जुकीचं आठ हजारला म्हणत होते. तर मग आता कधीचं तपास केलेला नाहीयेत, करून बघाव लागेल एखादी वेळेस.
हम्म ह्म, हो फास्ट होतं ना.
हो काय?
हम्म.
करावं लागल मला मग.
चांगलं असतं ते, म्हणजे आपण ज्या वे म्हणजे आपला वेळ पण वाया जात नाही. मग काम पण फास्ट होतं.
ते ना मग.
हम्म हम्म. तुमचं काम हे का भाजीपाला मग?
काय झालं?
भाजी-पाला चालू हे का तुमचा?
अ आमचा भाजी-पाला आता तर नई अं म्हणजे गिलके होते ना अ पहिले कसं पाच- सहा कॅरेट निघायचं ना आता ते एका कॅरटी वर आलय म्हणजे ते संपत आलाय बॉ मग आता ते परत उठटून त्याच्यावर परत गिलकेच लावायचेये कारले बाधले बाकीचे अजून बाकीचे कारले बांधायचे बाकी हे आता काकडी बांधणार हे, काकडी बांधायची बाकी हे.
चांगलं असतं का ओ हे भाजीपाल्याचं?
भाजी-पालाच परवडतो माझ्या मतानुसार.
हम्म.
मका बिगर मका वगैरे कसं हे? ते मोठ्या म्हणजे आपल्या कशी शेती कमी हे ना त्याच्यामुळे आपल्याला काही परवडत नाही तो.
हम्.
जे जेगं मोठे शेतकरी आहे ना, नऊ- दहा ऐकरवाले त्यांना परवडतो तो मका आपल्याला काही परवडत नाही. कारण कसं त्याचं भरगच उत्पन्न येऊन जात. आपलं कसं आपलं थोड्यात थोडं अस
नाही म तुम्ही आता हा भाजी थोडासा माल निघतो, हा तुम्ही मार्केट मध्ये देता का मग हात विक्री करता? अच्छा!
हम्म, मार्केट मध्ये कसं असत ते म्हणजे समजा बॉ ते वीस रुपये, अठरा रुपये, अकरा रुपये अशी पण काकडी घेतात किलो बरोबर. आपण तीच काकडी वीस रुपये पावशेर, तीसला अर्धा म्हणजे आपली काकडी साठ- साठ रुपये किलो विकली जाते ना ती. पैसा कुठे असतात, त्याच्यामुळे हात विक्री परवडतो आपल्याला.
हम्म.
अ इ्रला पैसाच टेन्शन नाही न मग
हम्म हम्म.
त्याच्यामुळे तेच परवडत नाही.
हम्म हम.
तुम्ही पण करा ताई भाजीपालामध्ये खूप इन्कम आहे फक्त एवढं आहे
कष्ट हा कष्ट करावे लागतील बरं तेवढंच.
हम्म. करायलाच पाहिजे ना, केलं तरच भेटत बा पहिली गोष्ट
ह काही पण केल्याशिवाय काही मिळत नाही ना
हम्म तेच ना असं ह बघू आता मग काय होत काही नाही. आताचच लावलाय आता पाऊस काय करतो काही नाही. पावसाचा मेन आहे ना मग सध्या तर नाही आता
हम्म.
सध्या हेच आहे. वातावरण ऊन सावली, ऊन, सावली
हम् हम्.
अस तुमचं ऊन आहे का तुमच्याकडे?
हो हो. मध्ये होता आठ म्हणजे ह आठ एक दिवस होता पाऊस
हम्म.
पण म ते बरं ऊन पडलेलं आहे.
नाही आपल्याकडे बहुत परेशान केलय त्याने पावसाने पण आता ऊन हाय तोपर्यंत मग काही फवारनि फवारनी ची काम चुिकण्याची काम करून घ्यायची.
हां हां.
ह बघू मग काय होतं मग अजून
हा हा.
तुमची झाली असेल ना. काय तुमच्या अजून आत्ताच लावले ना
हम्म आताच लावले. पहिले करायचे मी दोन चार वर्ष पूर्वी ना
हां हां.
करायची व म्हणजे भाजीपाला पण लावायची आणि मी असं मार्केट वगैरे नाही द्यायचे. हात विक्रीच करायचे. पण मग आता सध्या आहे ना कामामुळे ना थोडंसं म्हणजे अभियानाचं काम परत मग मुलींचं शिक्षण त्यामध्ये ना थोडस कंटाळा केला मी नंतर भाजी लावयचा पण मग आता परत माझी एक फ्रेंड आहे तिने मला सांगितलं किंवा कर तू भाजीपाला चांगलं हे अस तस
हम्म.
परत मग तिने मला एक दिवशी अस भेटलो आम्ही ना त मस्त म्हणजे सांगितलं ना तेव्हां पासून म पण परत विचार आले की म्हटलं जाऊ द्या. हे बाकीच करण्यापेक्षा आहे ना शेवगा म्हणजे पूर्ण जेवढी शेती ना आमची तेवढीच शेवगा लागवड केली आणि बाकीचं मध्ये मध्ये, जो गॅप असतो ना त्यांच्यामध्ये भाजीपाला केला.
चांगला हाय.
हम्म
आम्ही पण करतो ना चांगलं उलट करायला पाहिजे कारण कसं त्याला खूप डिमांड आहे भाजीपाल्याला प्रत्येक भाजीपाला हा विषय असा आहे, रोज लागतो.
हम्म
कसं म्हणजे बाजारात बसला का माणूस तोपर्यंत जेवी विकून टाकायचं नंतर संध्याकाळच्या वेळीस स्वस्त विकत चालायचं मग म्हणजे आता गिर्‍हाईक पण कमीच होतं, पण मग कमी लावला का रेट मग कोणी पण येत. हो तुमचं काय कोक
हो कोकरू टाकलेले ना
अरे व्वा चांगलंय ना मग,
हा मग शेतीला ना काही पाहिजेच ना
माझे पण होते पण आमच्या इथे ना कुत्रे मारून टाकायचे डायरेक्ट
नाही आमचं शेड आहे भरपूर ना
हा हा
शेड केलेलं आहे, आणि जाई वगैरे पॅक केलेली म्हणून मग त्यांना मध्ये जायचा काही संबंधच नाही येत ना
हा मग बरोबर
हो
चांगलंय ना मग आमच कसं ते आता या दिवसाच कसं मोकळी ठेवायचं ना आपण लांब बनून द्यायचं मग ते कुत्र्याने कसं केले, एक दिवशी पकडलं असं आणि वरती कोरामध्ये नेलं त्यांनी
हा हा
त्यांच्यामुळे आता बंदच केला मग डायरेक्ट तुम तुमचं कसं पॅक केलंय तुम्ही आता म्हणताय तसं जर पॅक केलं मग टेन्शन नाही, मग मध्ये फक्त फेकून द्यायच मोकळे बरोबर चरता मग
हम्म हम्म
बांधून ठेवता तुम्ही का बांधून ठेवता
नाही नाही मोकळच असतं आमचं
हम्म तसंच करायला लागलं मला, पण मग
मोकळच असतं बांधायचं काही विषयच येत नाही.
हम्म हम्म चाललं ताई मग हं
काय?
ठेवते मग.
हो हो